हॅलो.
हॅलो हॅलो. आला का आवाज.
हां यालाय.
हम्म कुठं हायस रे.
घरी आहे बघ आता.
हम्म झाला क्लास. हो अज
क्लास संपला सकाळी गेलेलो क्लासला, सकाळी नऊ ते एक होता क्लास.
नऊ ते एक.
होय.
एवढा वेळ असतोय.
होय.
काय शिकवत्यात नेमकं, क्लासमध्ये तुमच्या.
तिथं आपल्याला सगळं असं. पोलीस भरतीला जे, काय काय लागते ना.
हम्म.
चार विषय असत्यात. मग चार विषयाचे तीन चारपैकी तीन विषय होतात तिथं.
हम्म.
एक एक तास लेक्चर मराठी.
हम्म.
आणि जी के जी एस आणि गणित.
जी के जी एस म्हणजे,
जी के जी एस म्हणजे, आपलंही राज्यशास्त्र तेन पण. परत त्यात भूगोल तेन येतोय.
हम्म.
भूगोलाबद्दलची ही आपली माहिती. ते सगळं शिकवत्यातं
जनरल नॉलेज, जनरल नॉलेज आणी जनरल सोशल, येसच काय, लॉगफार्म जनरल सोशल, हम्म- हम्म हम्म, हम्, हम्, हम् मग, आज काय शिकवलं लेक्चरमध्येे? होय, मी आत्ता गेलो होतो, कॉलेजवर आमच्या, बरं- बरं ती, सती उद्या ठेवांची, तीस कीलो जरा, आमची रूम आहे, छप्पन म्हणून तिथं सगळं, सास स सगळं, पसारा पडलेला, आमचं इव्हेंट करून येतो, सगळी तसंच टाकून जात त्यात पसारा पडलेला त्यो पसारा सगळा आवरलो व्हय, सगळं आवरलं, म्हणजे गुरूपौर्णिमा पण आहे ना, आता थोड्या दिवसात त्याच्या आधी जरासं, स्वच्छ झालेलं बरं, चोपन तर काय केलच परवा आता छप्पन पण केलं, हंम जरा तेवढंच इकडं -तिकडं
म, आता गवा, कोणती प्रॅक्टिस होती?
उं, उद्या इव्हेंट हाय रे, तासगावला
हा, हा
मेडिंगचा थं, गंगा आरती आणि आमच्या मुलींची एंट्री आहे.
हा
हम्म
गंगाआरती पण करते?
व्हय, गंगाआरती पण करते, ते आमचा दादा आहे
म्हणजे, तुमच्यातले कोण, पोरं करत्यात का पोरीस असतात त्यात?
नाही, गंगाआरतीला बॉयच असता, हम्म
हा, हा
प्रिया आम्ही पोरी करणार हाय, गंगाआर ती बॉईजच असते, बॉईज करणार आहेत ते गंगाआरती करता, सहाचा डिपेंड असतं, क्लायंटला किती मिनटाचं पाहिजे?
हा, हा
हम्म
म्हणजे, कोणी तेवढं सांग? तील तेवढं, म्हणजे आपल्या -आपल्याकडे जे गाणे असतात का, तेनी सांगतील ते असतात?
ते पण, डिपेंड असतंय, एक एकदा असं असतं की, क्लायंटच ठरलेलं असतं, की बाबा मला ह्याच गाण्यावर पाहिजे आणि एकेकांचं असतंय तेंव्हा ठीक आहे तुम्हाला जे चांगलं वाटतंय का? तुम्हाला जे बेस्ट वाटते ना, आमच्या एंट्रीसाठी किंवा आमच्या इव्हेंटसाठी ठीक ते तुम्ही करा, मग जर, आमच्यावर सगळं एवढं सोडलं, तर आम्ही इव्हेंट चा बॅकग्राऊंड बघतोय, त्यांचा कॉस्ट्यूम बघतोय आम्ही काय, कॉस्ट्युम घालणार हाय, ते पण बघतोय, आम्ही कुठल्या, गाण्यावर करू शकतोय का, ते पण बघतोय? आणि मग आम्ही ठरवतोय, पण जर त्यांची गाणी, ठरली असतील, तर काय मग विषयच नाही. त्यांच, जसं त्यांनी म्हणत्यात, तसं ठीक काम आहे
मग, डेली असते, असं काहीतरी वर्क
इव्हेंट नाही नाही.
हा.
तसं म्हणतात ना हातावरच पोट त्यातला प्रकार आहे तो. जर इव्हेंट असले इव्हेंट आले कंटिन्यू, तर मग मज्जाच पेमेंट पण चांगला असतोय. मज्जा. जर नाही असले, कायच नसंल तर मग कायच असं.
हो. मग गेल बाहेर मज्जा येत असेल.
होय मग काय. एव्हेन्ट झाला की जेवाय जेवायला तर नाना तऱ्हाच असतं खायला.
हा हा म्हणजे जेवण मग त्यांचेच असतंय?
सगळं त्यांच. खाणं, पिणं, जेवण, राहणं.
हा. तुम्ही ते इव्हेंटचे कॉस्ट्युम तेनं काय बाहेरन अव्हेलेबल करताय का तुम ते ग्रुपमध्येच आहेत?
आमचं सध्या जो आमचा दादा आहे त्यांच कॉस्ट्युम पण आमच्याकडेच असते म्हणजे मीच मॅनेज करतो कॉस्ट्युमच सगळं. पण जेव्हा आम्ही बाहेर जातोय त्यावेळेला ज्यांच्याकडे आम्ही जातोय त्यांनी सगळं मॅनेज करतात. हो का? हम्म. काय म्हणला?
हॅलो.
हॅलो.
ताई तुझा आवाज जरासं बारीक आला.
बारीक आला थांब हं.
हा.
हा बोल काय म्हणलास, आला आवाज?
हा आला.
हम्म.
मग कॉस्ट्यूम तुम्ही असं बाहेर देऊ शकता ते?
होय जर त्यांच असलं, तर आम्ही देऊ शकतो बाहेर. म्हणजे जर कुणाला तर रेंटल हवा असलं. हम्म. जर कुणाला रेंट ला हवं असलं, ‌ तर आम्ही देतोय बाहेर भाड्यानं.
हा म्हणजे असं सटर देतायसा काय नसतं असं सुट्टी सुट्टी पण दिलंय चालतंय.
बरं सगळं म्हणजे आता तेच सांगलोय रे, की जोवर अ तर साड्यांचाच म्हण एखादा डान्स असला ज्याच्यात साड्यांच आहे साड्यांचं असलं तर साडी करायचं त्यांना आमच्याकडं जेवढं साड्यांचा ऑप्शन्स अव्हेलेबल आहेत ते त्यांना दाखवायचं. जाताना त्यातलं काहीतरी आवडलं, पसंत पडलं तर तरी तेनी सांगत्यात की बाबा हा आमच्यासाठी हे असं असं आहे तस तसं आहे म्हणून.
हा हा.
हम्म.
अम भारी आहे की त्यात त्यातून पण बिझनेस होतो की.
एकच मिनटं काय प्रज्वल एकच मिनटं चालू राहू दे एकच मिनटं.
आ हा. हाय सर. . . चावलं येतोय हा.
हॅलो.
हा हा.
हम्म सॉरी सॉरी ते जरा असं एक अर्जंट काम आलतं म्हणून हेकलो बोल की काय म्हणलंस?
म सकाळी कॉल करात होतं तुला तू उचलिस नाहीस ना.
हा मी काय झालं तु फोन केलास त्या वेळेला होतो मी घरात आणि तू निघाला तर मग असं झालं की बाबा अ मी कॉलेज वर गेलेय सो आणि तिथं प्रॅक्ट दिसाल झाली मग त्याच्यामधनं तुला हे करणं तसं झालं गं.
कॉल सगळे प्रॅक्टिसा देऊन थांबले असते . तुमची सकाळ पर्यंत प्रॅक्टिस होती? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.